हॅलो हा येवराला आहेऐक
हा हा काय म्हणतो घरीच आहे काज
हा घरीच आहे ना
ल का
हो
व
किती मिनट लोक बोल लागात काक एक मिनट दोन मिनट हा
हम्म
मी जाव ना तेव्हा बिझी दाखवत फोन
नाही म्हणजे त्याला ते अगोदर फोन करून सांगाव लागत समोरच्याला त मी फोन करला म्हणून हा आता मग ते ख्या हा पहिले न लागत ह् काही आले की नाही मग पैसे दिसर आले की नाही त्याच्यावर काही
नाही ना
नाही
काहीच नाही.
अ त्या याच्यामध्ये. दिसत ना रक्कम पैसे काहीतरी आहेत ते कोपऱ्यामध्ये दिसते ना.
पेमेंट.
हा पेमेंट मध्ये.
के पणण ते पेमेंट काहीच दाखील नाही.
त्याला अकाउंट जोड नस नातो अकाउंट जोडून घे ना मग दोन रुपये दाख येतील ना तुला.
आकाऊन जोडेल आहे ना आपण त्याच्यात.
नाही नाही आता तोच दोडणार.
त्याच्यात तर काहीच दाखिल नाही जोडाचं कसं काय.
ना दाखित आहे ना तू पेमेंट वर जाय ना.
का लगेच जाऊ का
आता याचा व पण थोडी आवाज होतो याला कानाला अस लावां लागत ना या याचा ओपन आवाज नाही होत ना.
हा हो पण आवाज नाही हो.
हा.
नंतर क लाग ते. अ हा ड्युटी ला आहे ना.
मंद.
बोल. हा मंदिरातच आहे ना हा.
खाव का
का म्हणले.
तेस म्ह आ जीवराकानी हां. हॅलो.
हा काय चालू मग.
काही नाही जेवण झालं का.
जेऊन झालं ना नाश्ता केला होता हा. नाशष्टत केलावा तुलागल. पेमेंट आ त्या आहे ना चांगला आलं.
चग म देण प मगावून का. ोन झाले ते येथील.
इना राातवर ललेट पडते का.
हा पंधरा दिवसाच्यात.
ह पंधरा दिवसाच्या आ चांगलंय ना.
त्यागरत माता कातरी हा.
का तरी चालूच ठ्यावा लागतो.
हा नंतर मग तुमग साधा कॉल कर मी सांगन तुला कसं काय. टाकायचं कसं काय करायचं हा.
हे घराचं काम पठलो काल
झाला आता दरवाजेच बसायचे राहिले येन खिडकीन दरवाजे.
खिडकिन दारवाज.
पण दार वाजे बचल्या काय मग सत्यनारायण करून टाकू म्हणलं.
लास् तारखेलागा.
हा प्लस्टर झालं फर्ची झाली सगळं झालं.
आ.
पण कलर आणि ते वाॉल कुठून ते राहिलं.
हा.
अंत इवर नेप ओपी.
यू पी
पण मग पीओ पी आता सध्यानी करायची त्याना म्हणा राहू द्या याला पो्याचं शिक्षणच म्हणलं त्याला लॅपटॉप घ्यायचा आहे ते लॅपटॉप चालला ऐंशी हजारात नव्वद हजारात असं
मग लॅपटॉप घेवरल मग
मग आता ती लँग्वेज बी चांगलं आहे शिकू आला मग तो
काय शक्रवाला आता
ते त्याने ते लँग्वेज घेतलेला आहे दोन चार पाच काहीतरी हम् म्हणजे ते राहत ते कोडिंग कोडिंग क्लास लावेल त्यांना
कड लावेली
संभज नगरला
राहाहिला तिरनोजे का आं
जाऊन येऊन करतो ना
जाऊन येऊन करवला का
हा
सग का बस ना
हा बस ना ते काढल म पास
हा पास काढला
हम्म पास काढेल सिट बसून
हा
हम् हम
कोण
काही नाही मग त्याच त्याचच मग आता म्हणलं एवढं राहून द्या म्हणलं आता पिओ पिन ते राहून द्या पहिले पररत शिक्णाचं पाणीही
होव ना तेिस पा नाही येलाच गण खर्च लागला असा ना
गध गेला
ह हो ना प्रश्न यायचं ना आता रविवारी सुट्टी राह त मला उद्या सुट्टी हो
ये मगव द्या
उद्या आता ते पोरीचे फोटो काढायचे होती तिचा बड्डे जवळ आला
केक कधी बर््डे
ते स्टुडिओ मध्ये जाऊन फोटो काढून म्हला तिथे आता बड्डे सात तारखेला आहे ना सात ऑगस्ट हा तिला ताप येला होता आज सकाळी सकाळी
मर लका उते
का काय हिंड्या त नुसती काय घेऊनच हिंडा म्हणती नुसती घाल्लं आहे ना रात्री अकरा वाजे लक झोपत नाही ते अकरा बारा वाजे लक ल झोपूनच देत नाही लैव येका रती बरग
हा ना
मग तरीच तोंड कस येत म्हणजे असं नागबळा करते नक्कल करती ती हा
धामग
एकार वरगेतू
समज तला आता सगळं या आरंच्या पोरीच झालं ना कालबड्डे
हा काल झाला आहे ना
हम्म
त कस झा विजयड दर्शन कर्नाटकल कल् बंद
ह
हम्म
बरं चालू का च
हा
ते मेन की मणनू होताग वेळेवर पेमेंट होतं वेळेवर हा आवाज नव्हत येत म्हणलं पेमेंट होत का वेळेवर
गुतरल बा
रेंजचा प्रॉब्म आहे ना तिढं रेंजचा त्याच्यामुळं हा मी साधा कॉल करते तुला हा
नंतर करतो म्हणलं मग हॅलो
खाऊ ना